हॅलो
हा लागला लग
बोल
रेणुताईला लावला होता गेला वेस्ट माझा.
अरेरे उचलला नाही का द दिदी तसं सांडल भेटा असं.
नाही लागलाच नाही तिला लागत नाही आता.
हम्म ते वेस्ट गेले त्याचे पैसे थोडे मोजतात ते.
नाही ना त्याची नाही मोजत.
माझा ह्याचावर पण तिचा ला काल लागला नाही माझं पण दुपारी माझे दिवसभरतीने केले पुरे. तिचे लागले मग मी लावला ना यांचा त्याच्या याच्यावर तर लागतच नव्हता तिच्या यांच्यावर.
नाही ना यांच्या याच्यावर बी लागत नाही यांच्या याच्यावरून माझ्या याच्यावर येत नाही.
हां का जाऊदे माझ्याच्या यांच्या विचार लावून पाहिजे संध्याकाळी यांच्या विचार लावून. पाहिज नाही तर मग हा रात्रीच नाही तर मग माझा ह्याचावर लावून पाहायचं.
रात्री लावून पहाव लागे ना आता दुपारी जेवायला आले तर एखादी लावून पहा लागे म रात्री लावून.
हा चालेल चालेल. काय म्हणते बाकी आज सु हा पूर्ण तर कराच लागत.
नाही का जायचंय पण त्या बायका येणार आहे म्हणून थांबलीय.
आमच्या आई बाबांचे झाले पूर्ण.
झाले का?
हं आता यांच्या अकाउंटचा नंबर माझा टाकतील ते आता.
तुझा नाही चालणार.
माझा दुसरा हायना यांचा टाकलेला होता पहिले.
हा मग.
हा आता माझा दुसरा आहे. वेगवेगळे नंबर. फोन नंबर तो आहे तो. पण बाकीचा नंबर वगैरे.
हम्म तेच.
हम्म म्हणती पोर शाळेत.
हा शाळेत गेलेत बायका येणारे म्हणून थांबली घरी मी. मग जाईन बायका आल्यावर.
हम्म. हम्म. त ते म्हणलं काल आला. होते पैसे म्हणून म्हटलेल सांगून द्यावा. हे म्हणे की पाटील सांगितलंच नाही.
कमी आले पण तुला.
मग आता आम्ही बोललो नाही ना बाई जास्त.
तुम्हाला बोलायचे पैसे लागत होते.
पैसे म्हणजे बोलायचे पैसे भेटत होते आम्हाला. पण तरी आम्ही ते आम्ही शाहान पणा केला. ते रायन ताई म्हटली. युट्युब वर श्लोकन पाहिलं. ते पाच सेकंड. पाच मिनिटे. बोलत चालतं. मग यांना सर्च केलं. यांना पाहिलं. नाहीन मारली हुशारी दोघं. काका बतीजे सेम.
हम् आणि हुषारी मारूनंद दोघं लावू असं म्हणतात.
अम हुशारी मारून जाऊ ग. सगळे काय सगळेच ग लॉसमध्ये आमच्या घरात. सगळ्यांचे दहा मिनिटांच्या वर कोणाचेच नाही. आत्ता त्यांचे भरलेले आहे मी दहा-दहा मिनिट.
हा ग्.
हम् त्यांचे केले दहा-दहा मिनिटाचे काही वाया गेले त्यांचे. काही भरले.
हम्म.
काही वाया गेले काही भरले. नाही तिची बारा पवणी बाराची शाळा आहे. सव्वा अकरा साडे अकराला येत गाडीवाला.
हा का.
केस सोडून फिरून राहिली ती गोल्या घरभर. फिरुन राहीला पेन वही घेऊन. अभ्यास चालू आहे गोल्याचा जोरदार.
हा का.
हम्म गोल्याच झोपायचं टाईम आहे. पण मी गोल्याचे कप कपडे धुतले. आंघोळ करून आलो ना आम्ही. कपडे बीपडे धुऊून आलो. तिचा डब्बा गिब्बा भरून ठेवला. म आता तिची वेणी. म्हटलं गुंता ममी काढतो. ते म्हणल मग आण काढते. नाही म्हणे. मी काढते तु दुखवशील. मग ती काढायला गेली. तर आता दुखून राहिल. मग गेली मोठ्या आजीजवळ.
हम्म.
हम् गेली तिकडं त्यांच्याकडे. तुला चांगलं म्हणलं. आणि मी काढून देते. नको तू दुखशील म्हणे. दुखवशील तर राहू दे म्हंटलं बाई.
ह
व्हय शिव विचारलते मला त्या दिवशी वैशु ला पा चार पाच कॉल लावले होते, त्यादिवशी माझ्या हेच्यावरच बोल्ले. काल काय लागला नाही म्हणे, रेंज प्रॉब्लेम असेल.
ह
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. नको रे.